हॅलो काय चाललंय.
का नाही बोला काय चाललंय तुमचं-
चहा वगैरे.
नाही बघा छान करायचं आता पाच वाजता करायचंय. हम्म काम दर्जन बला.
काय नाही बघा बसले झाड लावत तुम्ही काय करताय?
हम्म काय नाही बघा बसले आत्ताच झाडांना त्यां पाणी घालायचं आता परत थोड्या वेळाने दोन टाइम पाणी घाल. तो आम्ही पण आता ओन असल्यामुळे
हा कोणती कोणती झाड आहेत तुमच्या इथं
आमच्याकडे कडीीपत्ता आहे आंब्याचे पण मी पाच सहा झाडे लावली आहे. हा आणि. कैऱ्यांचं पण झाड खूप मोठं आहे कैरीच झाड आहे बरेच. झाड हम्म फुलांचे झाड आहे.
इकडे आहेत कैरीचे झाडे इकड जरा फुलांचेच लावलेत गुलाबाचे वगैरे अ प्रत्येक प्रकारचे गुलाब आहेत परत पारीिचतके लासवंदी वगैरे. वगैरे असे वेगवेगळे लावले सिटीत म्हटलं की जास्त झाडे पण नाहीत ना लावतायत.
हो. आणि जागा पण पाहिजे असं म्हे झाडे लावा म्हण. ात अजून मोकळ जाग हो. छान वाटत ते आणि आंब्याचे वगैरे लावायचं झालं तर मग त्याला मोफळी जागाच लागते. ह.
हो ते गावाकडे आहेत त्यामुळे विश्वास येत नाही गावाकडे जायचं आंबे घेऊन यायचे खायचे.
हो हम्. झाडांना तेवढं काळजी पण घ्यावं लागतं पण आपण एकदा झाडं लावल्यावर
हा ना ते झाड सुकायला लागल्यानंतर काय करायचो नर्सरी मधून आणतो आपण गुलाबाची झाडे बघा.
तुम्ही पाणी वगैरे घालता ना चांगलं वेळेवर.
हा घालते ना.
हम्म हम् त्यांना विचारून बघायचं मग ते म्हणजे असं खत वगैरे पण असतं त्याकरता ह
ह
हा तुम्ही उन्हात ठवलंय का जास्त म्हणजे सारखं उन्हात असतं का?
नाही जास्त नसते येऊन दुपारनंतर तर सावलीच आहेत. ते बाल्कनी म्हणले की जास्त करून सावलीच येते. मग जास्त करून सवलतच असतेात जरा सकाळच बाराच्या दरम्यान होऊन लाग पण पाणी असतं कंटिन्यू त्याला
मग नाही एवढं सुकायला पाहिजे ते पाणी घालायचं असेल तर
हा ना आणि सारख्या सारखे गुलाब पण येत नाहीत त्याला कधीतरी नवसपूर्मातून एक गुलाब आलं तर येत या
हा. आमच्याकडे खूप छान आहे कळी पत्ता पण खूप मोठा आहे.
हां.
खूप आणि या वर्षी कायऱ्या पण भरपूर आल्या होत्या.
हा आमच्या पण झाडना आम्ही तर यंदा. काय केलं आईला म्हणलं दे इकडं म्हणलं सगळ्या कैऱ्या काढून मी इकडं विक ते मग आईन दिले सगळ्या काढून कैऱ्या आणि विकल्या तिला पैसे दिले ते तेवढीच इन्कम पण होतंय तिचं इकडं ह्याच्या त्याच्या शती. त जाऊन उन्हाचं काम करण्यापेक्षा म्हणलं
पण विकले कस मग ते
आ
विकले कस ते कैऱ्या
हो
नाही म्हणजे असं जे ओळखीचे वगैरे आहे त्यांना दिले का
हा तसच केलं आम्ही आणि आईने तिथे गावात पण फिरवले ना आणि कलबी म्हणले की गोड असतोय त्यामुळे जास्त घेतात आणि आपण कमी बाजारापेक्षा कमी प्राइस ला जरी दिले ना
घेेत आ लोक हो आणि चांगलं असेल तर लोक परत आपल्याकडे मागून
मागून घेत आणि जरवर्षी आम्ही तसं करतो ना मग आता लोकांना पण माहीत झालं की बाबा हां ह्यांच्या घरी आंबे असतात म्हणून मग सीझन चालू झालं की ते येतातच नाही काही काही जण
स्वतःहून विचारायला येत असेल एकदा माहिती झाल्यावर
हो आणि एकदम दोन तीन डझन घेतात बरं पडतं आणि बघून बघून किती येतात ना अ ठीक एक ठठीक बरं येतात त आंबे एक दीड ठक मग आम्ही तिघी बहिणी तिघी बहिणींना देऊन खाऊन पिऊन मग थोडेसे राहत
हो
आपल्याला पण खाल्ले पाहिजे
आपल्या घरचे आंब्यांचं खरंच ते मज्जाच वेगळं असतं आपण आपल्या शेतात असत ते ते एक वेगळं अस छान वाटतं म्हणजे
फलू
हम्म अजून का
आता म्हटलं वाईस तेल बनवावं डोक्याला लावायसाठी ते जास्वंदीचं तेल करतात
हो हो मी अ जास्वंदीचं पण पहिले बनवलंय पण मी आता म्हणजे कोरफड पासून बनवते. कोरफड कोरफड असते ना त्याला अस आतून कट करून मग त्यात मेथ्या असता ना ते कडू मेथ्या माहिती आहे ना मेथ्या असता ते मेथी दाना ते म्हणजे भिजायला घालून मग ते अ त्यात घालतात. मग ते बांधून ठेवायचं त्याला असं कोरफडला दोरा बांधायचं. दोन तीन दिवस तसच ठेवायचं मग त्याला मोड येतात जसं आपलं मटकीला मोड येत ना. त्याप्रमाणे मोड येता ते. मग ते पण तेल खूप चांगलं केसान करता म्हणजे केस गळत नाही काळे राहता केस.
म्हणजे ते तेल पात्याल्यामध्ये घेऊन गॅसवर ठेवायचे.
हा जे तीन दिवसाने तीन दिवसाने त्याला चांगलं छान मोड येतं मग ते काढून आपण ते तेलामध्ये शिजून घ्यायचं ते
हां.
ते छान छान शिजल्यावर ते लाल होऊन जातं.
ते कोरपडीचा गाबा वगैरे
नाही काहीच नाही कोरफड सर्व त्यात ऑब्झर्व होऊन जातं जेव्हा आपण ते त्यात घालतो ना. अ हे हे मेथी दाना नाही का आपण त्यात घालतो तेव्हाच ते मेथी दाणा छानपैकी असं फुलतं आणि ते सर्व त्यात
त्या कोरपडीतच ठेवायचा का म्हणजे मोतीदारां
हो हो. त्यात घालून ते बांधून ठेवायचं, तीन दिवसापर्यंत ते तसंच ठेवायचं. मग तीन दिवसानंतर ते काढून, तेलामध्ये शिजून घ्यायचं. थंड झाल्यावर ते तेल गाळून मग, आपण लावायचं, दोन म्हणजे आठवड्यातून दोनदा. तीनदा लावलं तरी चांगलंये.
काय फरक पडतो, म्हणजे केस गळयाची कमीत.
हो लई फरक पडत, केस गळायचं कमी होतं, केसांची वाढ होते. आणि केस पण त्याच्याने, असं लवकर पांढरे होत नाही. चांगलंय ते पण हो. तुम्ही कोणतं बनवता?
मी जास्वंदीच बनवते, म्हणजे जास्वंदीच्या फुला नाही का, तेल वगैरे घ्यायच जरासे जासवंदी फुल टाक टाकायचा, कडीपत्ता टाकायचा, मेथा टाकायचा आणि को तीबी टाकायची आणि म्हणजे तेलाच्या ऐवजी पाणी घेतल, मेहंदी लावायची असेल ना तर पाणी घेते. आणि त्यात थोडीशी चहा पावडर पण टाकते, आणि त्याचं पाणी करून म त्या मेहंदीच्या पावडरीत वतते.
हो हो हा, ते पण चांगलंये ते पण बघित मी माझ्या सासूबाईंनी केलं होतं ते
हा तसेच करते मी, का तरश मेहंदी पण जास्त दिवस राहते डोक्याला. आणि शाईन पण राहते जरा, म्हणजे मला पण कोण तरी सांगितलेलं असंच मग मी ते ट्राय करत होते पण केस एवढी गळतात ना माझी, आता मी आता बरेच दिवस झाल लावलं नाही ना.
हा पण ते हे पण एकदा तुम्ही करून बघा म्हणजे म त्यांच जे मी सांगितलं ना, त्यापासून पण बरच फरक पडत.
हा हेना आणायला लावते बघा, संध्याकाळना मिळता आणायला आणि ट्राय करते एकदा
कोरफड, कोरफड मिळत असेल ना. आहे का झाड आहे कोरफडच, हा. कुठे जर मीळता कुठे पण मिळून जात नाहीत आजूबाजू
गावाकडे भरपूर असते, तिथे सिटीत वणलं की लवकर भेटत नाहीत.
हा सिटी मध्ये शोधाव लागेल जरा.
हा त्यांना माहित असेल, हेज असतात ना बाहेर भरपूर.
हा.
आपल्याला कसं माहत नसत, आपण सारखं घरात असत तो, त्यामुळे नाही तर मी काय करतो, शायनी साठी दही सुद्धा लावते कधी कधी.
हम्म. दही मी पण ऐकलेय, पण दही लावू नये असं पण बोलता, की दहीमुळे केस पांढरे होता.
हां.
दही आणि लिंबू लावल्याने हो. त्याच्याने की अस पांढरे होता बोलता, त्यामुळे मी कधी लावले नाही मग ते
मी लावते कधीतरी, पण माझी कशी केस भुरेयेत ना
हा हा मग ते हे घालायचं त्यात, अंडा अंडा असतना मेहंदी कालवताना, तुम्ही अंडा घातला तरी सॉफ्ट होता.
होतात, पण त्या अंड्याचा कस, स्मेल येतो ना तसाच मग आम चेतना मांजर येतील ते दमवतात.
हो.
आणि एक सोडून पाचेयत. मग ते कालवा करतात ना, अस वास यायला लागला ना वैशाटाचा कि कस ते ओरड त्यात ना भरपूर. मग ते डोकं उठत सगळं एवढी सगळी एकदम वरडायला लागली की नको होत
हो ह
त्यामुळे मी अंड्यालाही घालतच नाही आणि त्यांना कशी सवय आहे की जवळ एक सारखी जवळ येऊन बस
हो आणि ते नॉन व्हेजच हे असं वास आल्यावर ते येतच
हा ना
हम् अजून कोणती कोणती झाडे लावले तुम्ही
अजून लावलेत ना घरी म्हणजे घरी भरपूर आहेत नारायच आहे बघा अ आंब्याची दोन आहेत एक सिम आंब्यासाठी युज करतात ना बघा
नेेत असेल मग
हो नारळ भरपूर येतात आ आई म्हणते तोडायचं का तर भरपूर वर गेले वार वगैरे सुटल्यानंतर पडाचीीती ते असते ना मग दारात म्हटलं की जर उगीच कोणाला प्रॉब्लेम नको आपल्यामुळे
हो
आणि ते मोठं झाल्यानंतर दुसऱ्याच्याच घरावर जाणार ना असा विषय आणि नार झाड कस मुळातून तुटत हे होत नाही पडत नाही निम्यातून तुटतें मग तेी दुसऱ्याच्या घरा जाऊन नुकसान होण्यापेक्षा आपलं तोडलेलं वरं नाही
हो आणि जास्त मोठ झाल्यावर मग ते आपल्याला तोडायला पण लही त्रास होत ते आणि आजूबाजूला लाईट वगैरे पण असत ना मग
हा ना आणि त्याच्या शेजारीच रामब आहे ना लाइटचा
हा ते लायटीच खांब असल्यावर खरंच ते जरा रिस्कीच हो
म्हणजे विषय कसं झाला आमचं छोटंसं हो बाय समोर आणि त्यातच डाब त्यातच दोन आंब्याची झाड आणि त्यातच नारळाचं झाड मग सगळं अस जमलिंग झालंय जास्त झाडं झालेत मण उगेच त्या
अस आणि झाड जास्त झालं असेल
त्यामुळं मग आई म्हणते की यंदा तोडून टाकायची झाडं
हो ना थोडायच पण हो आपण लावतो एवढं आवडीने पण ते तोडायच पण जीव होत नाही काय करणार
नाही होत ना तिचं तर लय जिवय त्याच्यावर तथोड वाटत नाही
हो
एक झाड नुसतं सुकून गेलं तर तिला नको नको झालेलं
हो ह्
चालते मग झालं आपलं टायमिंग ठेवा
हा
ं बाय
हम्
हो